अं तुम्हांला कायं म्हणजे तुम्हीं स्वंतःचं मनोरंजन करण्यांसाठी कायं कायं गोष्टीं करतां जसं की आपणं कामांतचं असतो दिवसं घरांत आहे आणि कधीं आपणं नोकरी म्हंणा किंवा घरांतली कामं
माझं तरं नां पूर्ण दिवसं कामांत आणि बांबूच्या म्हणजे त्यांला इकडे जातांना तिकडे जातांना त्यांला आणण्यांतच जातो असं
अच्छां म्हणजे पूर्ण दिवसं त्यां मु मुलांमध्येंचं हे होतो आणि घरांतली कामं
ते कामं करां बांबूला घ्यां आणि त्यांचा मिस्तरांचा डब्बा बनवां सकाळीं लवकरं उठां लागते नं मंग आतां नाहीं बघतं आतां खूंप दिवसं झाले बघितलेलीचं नाहीं पहिले बघांयची रात्रीं वेळं भेटायंचा तेंव्हा बघायची पणं आतां टाईमंचं नाहीं भेटतं मंग दमल्यांसारखं झालं की मंग झोप येते नां मंग झोपूंन जांते नाहीं तरं बघांयची सिरियल नाहीं मी सिरियल मलां आवडांयची पहिले मी नागीन तुम्हांला नागिन सिरियल आवडांयची कायं
हां मी बघांयचे पणं मी असं कोणत्यांही त्यांच्यामध्ये ते मालिका असतांत नां त्यां मालिकामंध्यें बघं बघायंला जास्तं असं हे नाहीं करतं मलां असं कांहीतरी अं चांगले माहिती देणारे बघायंला आवडतं अं गोष्टीं
हे आणि एक हिंदी सिरियल होतां वसुधां म्हणूंन तो एक बघांयची आणि अजूंन जुंन ते कुंमकुंम भाग्यं वगैरें माहती आहे नां ते वगैरें बघांयचे आहे हां मी पणं बघांयची ते आतां बंद झालं आलंय नां
हां मलां ती पणं ती खूंप आवडांयची मलां मालिकां
छांन दाखवायची ती सिरीयल हम्मं
मंग आतां कसं होत मंग ती मालिका बघांयला लागलो नां कि मंग ते पुढंच्यां यांच्यामध्ये कायं होणारं पुढंच्यां भागांमध्ये त्यां भागांमध्यें कायं होणारं आहे असं
आपल्यांला नां धांकधुक हां तेचं नां आपल्यां नात्यांना कांहीं नाहीं एवडं ते आपल्यां आरामांत ते टांकसं म्हणजे ते सॉरी म्हणजे त्यांच्यामध्ये ट्विस्ट टाकतांत अजूंन म्हणजे काय होईल काय होईल ते वाढवत जातात. मग ते आपल्या ना रुखरुख लागते. हा तेच ना.
जास्त नाही बघत. बघायच झाल तर मग एखादा चित्रपट वगैरे असेल तर बघते. आम्हाला दक्षिणेकडचे जे चित्रपट असतात ना ते आवडतात.
हा तुम्हाला अस मराठी मूवी मध्ये कोणता म्हणजे कोणता जास्त पिक्चर बघायला आवडतो मराठीमध्ये.
मराठीमध्ये कस आहे की मी मी मराठी हो मराठी हे चित्रपट जास्त बघतच नाही. कारण आम्ही आम्ही खूप वर्ष असं बाहेरच्या राज्यात राहिलोय ना. त्याच्यामुळे तिथ जवळ अस मराठी नव्हतच. त्याच्यामुळे आम्हाला कधी मराठी बघायलाच नाही भेटल. तरी पण मला अस वाटत
मग तुम्ही आता कुठे असता बाहेर देशात आहात.
नाही नाही अ इथ आता आम्ही महाराष्ट्रात आलो. तर आता महाराष्ट्रात मी पहिला जर कुठली मूवी बघितली तो वेड आहे वेड. वेळ बघितला मी पहिल्यांदा. हा पहिला हा पहिला चित्रप पट माझा वेडच आहे. जो मी थिएटरला बघित
हा काय. हा काय.
हा तोच बघितला मी. आणि दुसरा असा कोणता नाहीे अस बघितला.
मला ना अस ते अशोक सराफ अ लक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचे पिक्चर मला खूप आवडे कारण तर त्यांच्यामध्ये कॉमेडीच खूप असायची. आणि ते महेश कोठारे वगैरे त्यांचे पिक्चर बघून मोठे झाले. हा छान असायचे त्यांची मूवी. बघायला मजाच यायची हा कॉमेडी वगैरे असायचे. ते
एक एक वेळेस ते लावून बघते मी परत. त्याचा भरत जाधवचा पण. आ अ आहे ना कुठला कुठला अ चित्रपट तो पण मी बघते कधीतरी. म्हणजे काय बघायच झाल तर जर मला बघायच झाल मला विनोदी चित्रपट आणि जे थरारपट असतात तर रहस्य व वगैर असतना त्याच्यामध्ये असे बघायला आवडतात. मग मी ते ह्याचे पण बघते. हा बघते बघते. ते पण हा ते पण ते पण बघते. ते पण आवडत मला हा. भारतीचा हा खतरा खतरा अस
ज बघाला आवडतो हा किंवा बिग बॉस वगैरे बघितलात तुम्ही बिग बॉस? म्हणजे मी जास्त जास्त नाही बघितले सीझन. एक दोन काहीतरी बघितले. पण ते मला आवडले. छान वाट
हा बिग बॉस पण मला आवडत बघायला. अ पण मी असे कधी कधी तरीच बघते. अस रोज रोज
हा म्हणजे टाईम भेटेल तस. हा त्यांचा कस ते टास असतात ना त्याच्यामुळे त्यांची ती म्हणजे भांडणं वगैरे होतात त्यात ते तास असत की मजजा येते बघायला. नाहीतर मग असं त्यांच्या बाचाबाच हा बाचाबाच त्यांच.
हा ते बघायला हे वाटत पण मला जास्त करून मला कुठल्याही भाषेमधले अ चित्रपट असतात ना ते बघायला आवडतात.
हा आणि माझं कसं आहे ना जो इमोशनल असेल ना इमोशनल अच्छा नाहीतर इमोशनल असतात ना थोडेफार सीन का माला रडायलाच येत. म्हणजे ते असं समनाच होत नाही बघून म्हणजे ते वेगळंच असतं पक्ष दाखवतात ना
हा संवेदनशील असे भाग असतात ते बघताना थोड्स आपण पण भाऊक होऊन जातो हा मी तो बघितलेला चिमनीपाखरं पिक्चर
म्हणजे तो एवढा पिक्चर बघून असं रडायला आला ना खूपच छान पिक्चर म्हणजे त्यांनी मस्त ही तो दाखवला पण त्यात म्हणजे लास्ट ए म्हणजे एंडिंगला तो खूपच हे आहे असं रडायचंच सिन हाय
आणि आम्ही असं जर घरातले आम्ही एकत्र बघ ब ब बघत बसल असलो आणि जर अस कुठ जर असं कुठला सीन आला की बाबा ज्याच्यामध्ये खूप सगळे भाऊक झालेले आहेत आणि रडणं वगैरे चालू आहेत कि मुलं माझ्याकडे बघतात आमची मम्मी रडते का आमची मम्मी रडते का
मला पण बोलतात आया तू रडली आम्हाला सीनच तसा होता कारण का माझी मम्मी नाही आहे ना आणि त्या चिमणीपाखरं मध्ये पण तस ते सीन दाखवलं ना त्याच्यामध्ये ते असं आठवण येते ना आपल्याला
थोडस असं वाटतं की अरे हा
हा आणि त्या आधी आई पण होती तेव्हा पण बघायची तेव्हा पण रडायची ते तो सीनंच तसा होता
हम्म
त्याच्यामुळे हा
ते म्हणतात ना ते माहेरची साडी न्यावाचा चित्रपट होता ना त्याच्यामध्ये खूप खूप लेडीज अशा बिना रडं ता बाहेर आलेल्याच नव्हत्या म्हणे
हम्म नाही सगळी रडली तो पिक्चर बघून मी पण रडली पहिले तो खूपच फेमस होता पिक्चर
हा खूप फेमस होता मी बघितलंच नाही अजून पण त्याच्यामध्ये जर असं बाहेर बोर्डच लावलेला असायचा कि इथं एक ही पैज लावलेली असायची इथे एक ही लेडीज न रडताच जाणार नाही बाहेर म्हणून
हा
असं मी वाचलं होत की बाबा
हम्म तो पण लास्ट लास्ट सीन आहे ना तो खूपच म्हणजे असं रडण्यासारखं आहे
हम्म
ते म्हणजे मरते ना तेव्हा बापरे
मला तू तो चित्रपट बघायला भेटलाच नाही कधी बघायचं बघायचं म्हणलं पण का बघायला भेटलंच नाही कारण खूप असं मराठीमधलं खूप असं खूप प्रसिद्ध
नाही लागायचं टी व्ही ला टी व्ही लागायचं ते म्हणजे वाराला लागायच असं किंवा संडे असो किंवा काय ते दाखवतं तसं
पण आम्ही कसं आम्ही बाहेर होतो ना त्याच्यामुळे बाहेर असं मराठी. चॅनल कधी लागतच नव्हते ना मग ते आम्हाला मराठी जास्त नाही दाखवत तिथं आणि त्याच्यामुळे ते आम्हाला बघायला भेटायचंच नाही आणि आम्ही बघायचो पण नाही मगं कधीतर महाराष्ट्र कधी येऊ सुट्टीला त्यावेळेस मग ते बघायच झालं तरी मग मुलांना काय कळाय यचंच नाही ना मराठीमध्ये बोललेलं किंवा त्याच्यामुळे त्यांनी कधीच यायचे नाहीत चित्रपट बघायला मग आम्ही पण कधी जातच नव्हतो ईकडे तिकडे फिरायलाच वगैरे जायचो.
हा तुम्ही थेटरला कधी पिक्चर बघितलात थिएटरला कोणत पिक्चर बघितात असं?
अ तस वगैरे केलं तर आत्ता सांगते ना आता मराठी जर म्हणा तर मी वेड च बघितलं. पहिलं आणि दुसरं आता. अ द्रृश्यम वगैरे आलेला होता ना दृश्यम टुका दृश्यम थ्री होता तो बघितला आम्ही त्याच्यामध्ये कमीच बघतो जादा असं नाही जास्त बघत मग ते बघायचं झालं की कसं युट्यूब ला वगैरे बघता येतं. किंवा टी व्ही ला पण लागलेले असतात ते वेगवेगळे हा चित्रप. आणि युट्यूबला कसं आपल्याला जो पाहिजे तो आपण कधी पण बघू शकतो.
बघू शकतो तेच ना आणि खर तर आता. तर म्हणजे मॅरिड लाईफ मध्ये तर आता बघायला पण भेटत नाही वेगळाच भेट. का घरातलं आवर पोरांच बघा हा ना असं वाट की पुन्हा लहान हवं
ह् तेच म्हटलं की मी मला. जेव्हा वेळ भेटतो मोकळा आणि असं वाटत ना बाबा खूप दिवस झाला आपण काही बघितलंच नाही चित्रपट. चला बघूया मग कुठला बघायचा.
पण नाही भेटत ना पोर पोरण त्याच्या म नाही बघायला जात जर मोठा असेल तर ठीक आहे छोटा असेल तर नाहीच मी माझ्याबत म्हणजे माझ्यावरून सांगते जर फ्री असेल. तर मग हा असतो मग तो पडतोच कुठे कुठे काय कांडच करत असतो. तो इकडे जा तिकडे जा पाण्यात जा चिखलात जा चालूच आहे त्याचा. मग त्याच्या पाटना धावं लागत घरातले पण असतात पण तेस ज्यांची ज्यांची कामं पण असतात ना त्याच्यामध्ये असं आपल्याला पण लक्ष ठेव लागतं.
हो ते तर आहेच आपल्याला पण लक्ष ठ्यावं लागत बघावं लागतं.
आणि किती जरी बघितलं तरी काय. म्हणजे पहिलं काही कर आणि करतोच तो आणि नुसता डोक्यावरच. पडतो सारखा
अच्छा आता तो ख हे झाला असेल ना खूप खेळ कर त्याच्यामुळे.
हम्म नाही तो चालतं चालत नुसतं पडत का आत्ताच चालाय लागलाय ना धावत तो सारखा त्याला अजून काही एवढं त्याचा बॅलन्स म्हणजे म्हणजे हे ना होत तोल सावरत नाही हा.
त्याच्यामुळे
पडतो पटकन जरा हम्म.
मी कसं करते जास्त सगून मला विनोदी चित्रपट असतात ते बघायला आवडतात ना मग मी ते चित्रपट शोधून शोधून लावते. ह
ह मी पण असं वेब सिरीज असेल तर बघ. ते आवडते मला बघायला. परत प्यार तुने क्या किया ते लव्ह स्टोरी बघायला पण आवडत छान लागतात.
हम्म आणि मला असे अ जे अ ह्याच्यावर विज्ञानावर आधारित असतात ते पण बघायला आवडतात. किंवा थरारक जे असतात रहस्य वगैरे असतात अशी टाईपची पण बघायला आवडतात हा.
आहट वगैरे बापरे
हा ते आहट टाईपचं पण मला बघायला आवडतं.
रात्रीच बघायचो आणि एवढे घाबरायचो ना बापरे. नंतर वाटयचा अरेा टी व्ही स. लाय ना आपण कशाला घ्या पडतोय पण ते बघूनच भीती वाटत. असं वाटत काय आपल्या इथ येते का काय